हा बोला की
क हॅलो हॅलो हॅलो हा येतोय ना माझ
ऐकू येत की मला बोल
आवाज क्लिअर ओके तर काय कर
तुम्हाला रेंज नाही आहे काय? हा तुम्हाला रेंज नाही का?
माझा आवाज बघा, ब्रेक होतोय का माझा आवाज? हा बघा आता येतोय आवाज?
हा येतंय कि बोला.
हा येतोय ना क्लिअर? ओके. काय करत आहात दिदी तुम्ही आता?
हम काय नाही बघा आता निवांत जरा, पाहुणे आलते. म्हणुन फोन रिसीव करायला टाइम झालं.
ओके, काही प्रॉब्लेम नाही. तर कशा आहेत सगळे घरात? तले वगैरे, पाहुणे वगैरे. काय स्पेशल काय झालेलं मग आज जेवण वगैरे?
आज आमच्या इथं माहीमान कार्यक्रम आहे ना, त्यामुळं माहीमन सण असतंय आमच्या इथला. म्हणजे असं देवाला आमच्या इथ म्हणजे प्रत्येकाशी, म्हणजे मिळून सगळे अशे निम्मे निम्मे मिळून असं बघ बकऱ्याचं बकरं देतात देवाला, त्याचं असं जेवण करून पावण्यास घरी बोलवून जेवायला बोलवलं जातं.
ओके म्हणजे नॉन व्हेजिटेरियन सण असून, बहुतेक हा सण म्हसोबासाठी देखील म्हणजे नॉन व्हेजिटेयन देव हा म्हसोबा फक्त असतो ना.
नाही लोळजाई म्हणूनची ती देवीये आमची ग्रामदैवत.
ओके ग्रामदैवत म्हणजे ग्रामदैवताची हा
हा नॉनव्हेजच आहे, आणि त्यासनी पण असं मिरग निघला का नाही हे करतंय तर माही म्हणून एक सण केला जातोय, पूर्ण गाव करतंय ते. ते असं दहा जणांच्या मध्ये, दहा जणांच्या मध्ये एक असं बकरं घेऊन का नही असं हे करत्यात घरोघरी असं पाहुणे बोलवून
हा देवासमोर कट करून परंत नॉनव्हेज हा वगैरे जेवण वगैरे केलं जातं आणि वा जातं आणि तो नैवेद्य देखील दाखवला जातो ना देवाला.
होय दाखवला जाततोय, प्रत्येक घरातनं जरा जरा तांदूळ चट णी घेऊन जाऊन कनी तिथ निवदापुरता भात त्यात जरा असं, त्यातलं काळीज असं ते जे आमटी करून, कनी रसा करून, तिथे दाखवलं जातंय.
ओके तर कसा झाला तुमचा सण हा आज? व्यवस्थितरित्या पार पाडला ना?
हा चालूये आता, म्हणजे आता सध्याला कापून करायचं झालं, संध्याकाळी माणसं जेवायला येणार असं.
ओके म्हणजे आज जेवायला येणार आहेत, म्हणजे अजून चालूच आहे सण. आणि या सणामध्ये मी तुम्हाला डिस्टर्ब केलं, त्याबद्दल सॉरी माफी असावी.
असू द्या, असू द्या
तर खूप छान परंपरा आहे तुमची, म्हणजे खूप छान पद्धतीने सण साजरे करता. जसं की तुमच्याकडे नॉन व्हेजिटेरियन म्हणजे लोळजाई देवी असं सांगितला ना तर तिला नॉन व्हेज चालतं त्या देवीला. किंवा बकरं वगैरे कट केलं जातं. नंतर माही हा सण म्हणजे सर्व पाहुण्यांना वगैरे बोलवून, भाकरी देील ना भाकरी, रस्सा, सुक्खं असेल तर हा सण साजरा करतात. तर आमच्या इकडे पण म्हणजे गावाकडे, सण सेम तसंच आहे फक्त तर आमच्या इथे म्हसोवाला आणि तुम्हाला माहितच असतीलल की ते अ काय म्हणतात. ती कोणती कली लक्ष्मी आहे अ म्हणजे मसोबाला जास्त. स्त करून तो सण साजरा करतो म्हणजे असं म्हणतात की, अ अ त्या देवाला म्हणजे मसोबाला नॉनव्हेज वगैरे चालतात तर सेम आमच्या इथे. थोड्या दिवसाांनी किंवा थोड्या महिन्यानी हा सण येतो आणि आम्ही. देखील म्हणजे कोंबडी असू दे म्हणजे कोंबडा किंवा कोंबडी किंवा. बकरी असू दे तर कटून आम्ही देखील तो सण साजरा करतो. पण या पाठमाग तुम्हाला परंपरा वगैरे त्याच्या काही माहितीत. की, असं म्हणतात देव देखील देव हा कुठलाच नॉनव्हेज खात नाही म्हणजे नॉनव्हेज देव आहेत. पण प्रत्येक देव खातो आपण फक्त नैवेद्य दाखवतो पण हा मानवच. पदार्थ खातो आता तुम्ही बघितला तुम्ही देवाला नैवेद्य दाखवला तर तो देवाने खाल्ला का?
मग नाहीच की,
नाहीच ना फक्त बघ हा तर तो मानवस खातो मग ह्या काहीतरी. परंपरा आहेत. की, काहीतरी पाठीमागा असत त्याच्या किंवा देव देवाला निवेद असतो म्हणजे काही देवांना. ते देखील चढवलं जातं.
हम्म हम्म,
तो नारळ पोर्णे देखील पर्पल आहे त्याला सांगतील काय आपण. ते कोणत्याही देवा जाऊ दे म्हणजे कोणत्याही देवाला जाऊ दे प्रथम नारळ अगरबत्ती. खडी साखर धू धूप. असं घेतो आपण तर नारळ का चढवला जातो म्हणजे वाढवला जातो नारळ का फोड''--'' तात पण याच्या मागचं सायंटि''--'' की, अगोदरच्या काळात ज्यावेळी युद्ध होत होती त्यावेळी. प्राण्यांचा म्हणजे जस की, रेडा म्हशी वगैरे मोठमोठे प्राणी असतात ना. त्यांचा जीव देऊन म्हणजे त्यांच बलिदान करून त्यांच रक्त वाटठीभर. देवाला चढवलं जात होतं जेणेकरून आम्ही ह्या. लढाईत विजयी होऊ दे किंवा प्रत्य''--'' त्येक म्हणजे प्रत्येक देवाच्या ठिकाणी नारळाच्याऐवजी. एखादा बलिदान म्हणजे दिला जात होता आणि हे वाढतं बलिदान हे मुख्य प्राणा''--' चा जीव घेतो तुम्हाला देखील माहिती आहे की किती कायम आपण देवाला जातो वर्षातून एक जातो. वर्षातून दोनदा जातो किंवा एक एक जण तर डेली जातात जी देवाचे भक्त असतात. ते तर रोज आप''--'' पण अ बलिदान किती तर देऊ मग त्यामुळे प्राण्यांची संख्या कमी होत गेली. ते आणि आपण बघतोच हाय की जिथ पण आजपर्यंत आज पण परंपरा आहे. की, एका नॉनव्हेज देवाला गेल्यानंतर किंवा तेथील ग्रामदैवताला गेल्यानंतर तेथील असणार उरुस या. रा जत्रा तर त्यावेळेस आपण. अ नॉन व्हेज करतो किंवा पाहुणे आल्यावर देखील आपण करतो.
हा,
तर या परंपरा असून या परंपरा आता थोड्या नष्ट होत. आल्या तर मी तुम्हाला बोललेली मागच्या कॉलमध्ये की. काही परंपरा या चांगल्या आहेत तर काही वाईट आहेत. हा सण म्हणून चांगला आहे तुमचा माही देवीचा वगैरे आहे. खूप छान आहे पण आता नारळ. फोडन्याची पद्धत आलि मी तुम्हाला सांगते. तर हा जो बळी जात होता ना तो खूप मोठ्या प्रमाणात. वाढत गेला आणि त्यामुळे प्राण्यांचा मुख्या प्राण्यांचा जीव घेण्यात आला. म हा थांबावा. त्यांच्यावर देखील न्याय व्हावा. आता आप - आपण देखील एक ए -एकदा त्या जन्माला जाणार आहोत आणि आपला कोणीतरी तस जीव गेला तर आपल्याला कस वाटेल किंवा आपण एखाद्या कोंबडीला किंवा बकऱ्याला कट करताना आपण जर बघितलं. साहजिक आहे तुम्ही माशाला कट करताना बघा. आपल्याला कसं होतंय? दुःख वाट तय. आपला देखील आत्मा तळमळतो. आपल्या हाताला किंवा च्या लहान बाळाच्या हाताला चाकू वगैरे कट झाला किंवा एखाद लागल आणि तिथून रक्त पडलं तरी आपल्याला कसं तर वाटत. आणि ह्या प्राण्यांचा जीव जातोय. त्यामुळे अ म्हणजे असं ठरलं की एखाद त्या नारळात म्हणजे एखाद्या फळात अ पाणी असावं. आणि तो फोडल्यानंतर जस रक्त उडत म्हणजे आता हा आपण प्राण्यांचा जीव घे त्यानंतर आपल्या अंगावर हातावर वगैरे रक्त उडत होत ना? तर त्या पद्धतीने ते पाणी उडाव. यासाठी नारळाचा जन्म झालावा असा. झाला अस अ असं मला तर वाटतय. मग त्यावेळी असं ठरवण्यात आलं. कि तो फोडताना देखील कठी कठीण आहे. म्हणजे जस आपण एखाद प्राण्याचा जीव घेत तो आपण कट करतो देवा समोर. त्याच पद्धतीने आपल्याला दोन तीनदा नारळ आपटावा लागतो आणि आपटल्यानंत तर जसं आपण चिकन वगैरे बनवून खात तो तस त्या पद्धतीने आपण त्यातिल खोबरं खाऊ देखील शकतो. खोबरे नावाच प्रकार आहे आणि जस रक्त उडत त्या पद्धतीने त्यातिल पाणी हे उडत. त माहती आहे ना तुम्हाला? आणि आपण नैवेद म्हणून पाणी आपण शिंपडतो. जस आपण रक्त क्त नैवेद्य वाटीमध्ये जस की आपण रक्त दाखवलं. अगोदरच्या काळात ना रक्त दाखवलं जात होतं. नैवेद्यासाठी आणि मग आता आता परं परा आहे कि ते बनवून जे चिकन वगैरे किंवा रस्सा असतो ते रस्सा देखील लाल असतो ना? तर तो प्रसाद म्हणून दाखवतात. तर त्या अगोदर डायरेक्ट रक्तच वाटीमध्ये घेऊन तो प्रसाद म्हणून दाखवला जात होता. आणि आताच्या काळात तो अ तो नारळ म्हणून आपण असं शिंप पडतो ना नारळातलं पाणी सगळं देवाकडे किंवा एखाद्या लहान मुलाला हातात देतो आपण मग तो पिऊन असं डोक्यावर वगैरे प्रसादासारखं रिॲक्ट कर त. तर या पद्धतीने ती परंपरा आहे तो सण आहे. किंवा तुमचा देखील सण खूप छान पद्धतीचा आहे. पण एखाद्या मुख्या जनावरांच जीव घेण. हे खूप अतिशय चुकीचं आहे. असं मला वाटत. आणि तुम्हाला माहित असेल की सायंटिफिकरित्या प्रूफ झालेलं आहे. की मानवाचं शरीर हे नॉन व्हेजरी -नॉन व्हेज म्हणजे साठी बनलेलं नाहीयय. बरोबर ना? आता आपण एज्युकेशन पिढी आहोत किंवा आपण शिकलेले आहोत. सुशिक्षित आहोत तर मला असं वाटते की हे हा प्रकार कार आहे ना. जो ही परंपरा आहे. जस की आता काही परंपरा आपल्यात बी लागू होत्या पुनर्विवाह, बालविवाह जर त्याच परंपरा जर आता चालू असत्या, तर तुम्हाला माहितच आहे, बालविवाह अठरा वर्षाच्या अगोदर जर लग्न केलं, तर तुम्हाला माहितच होत तर जर लग्न केलं, तर मुलींना कोण - कोणते प्रॉब्लेम्स येत होते. पिरियडसचे प्रॉब्लेम येणार. परत न बाळ जन्माला घालण्यात येणार. त्याची पूर्ण वाढ झालेली नसणार. अनेक रोग तिला होत होते. त्यामुळे ती मृत्यू देखील पडत होती. पोटाचे रोग किंवा पीसीओडी सारखा आता आलेला आहे. वजन वाढण्याचे प्रमाण, आणि मग, नंतर मग. तिला नवऱ्यानी सोडून देणे. म्हणजे, खूप -खूप यातना किंवा सासू सासऱ्यांचं बोलणं एक. खूप यातना, तिला सहन कराव लागत होत्या. यातून ती बाहेर पडली आहे, आणि त्याचं कारण म्हणजे बालविवाहावर बंदी. बंदी आलेली आहे, आणि आता जर चालू असत तर, खूप लयाला आलो असतो. म्हणजे अशा चांगल्या परंपरा आहेत, त्या तुम्ही आचरणात घ्या, त्याचा विचार करा. आणि ज्या वाईट आहेत, त्या विसरून जाव्या, जस की आता आपण बोललो, नारळाची परंपरा.
हा.